हॅलो.
हा बोल गं.
अं मम्मी आ आगं आज आम्हाला उशीर झाला तर इडली बनवलेली, फक्त चटणी आणि सांबर बनवायचं तं ते कसं बनवू?
दोन्ही बनवणार आहेसा का?
हा.
हम्म पहिला ते सांबर बनवायलात तुरीची डाळ, शेवगा आणि बटाटे असतोय ना
हा.
तो तुम्हाला कुकरला हे करून घ्या लागल. शेवगा सोबत नका करू नहीतं लय शिजतो. पण बटाटे बटाटा आणि तुरीची डाळ त्याच्यातच टॉमॅटो, कांदा टाकून एकणी शीट्टी करून घ्यायचा.
हा
आणि नंतर फक्त जिरं, मोहरी, आपल्या लाल तिखट, सांबार मसाला टाकून ये ना मग फोडणी द्यायची आणि वरनं ते शिजवलेली डाळ तेन त्याच्यामध्ये हे कर. ओत, मिठ टाक, ते सांबर झालं. आणि आता चटणी तिला खोबऱ्याची चटणी बनवायची ना? मग खोबरे लागल.
हा.
तुम्हाला चौघी जणी हायस ना तुम्ही रूम वर?
हा ते बाकी सगळे गेल्यात.
गेल्यात, मं किती जणी हायसा?
आम्ही इथं चौघी जणचहेत आणि दोघी जण गेलेत घरीचे त्यांच्या. मुंबईकडे
बर मग अर्ध तर काही नाहि खोबरं घे. सगळंच नारळ ओला घे खरं, ओला हायना? का आण हे केलायसा
नाही आणलाय आम्ही येता येता, येता येता आणलंय.
बरं ओलं खोबरे काप कापून घे त्याचे आणि हिरव मिरचे चार पाच टाक.
हां.
आणि जरासं उडदाची हे डाळ टाक.
हम्म.
आणि लसूण एक दोनच पाकळ्या टाक, लय नको टाकू नाही टाकत लसून पण तू टाक.
हा आणि ती काय त्यात. तेळात असं जिर, मोहंरी त्यांनी टाकतात ना
ते ते नंतर, आधी हे मिक्सर ला वाटून घे, खोबर हिरवी मिरची, लसूण आणि कोथंबीर. ही मिरचीला बारीक वाटून घे, एकदम पा पाणी घालून जरासं पेस्ट कर.
हा.
आणि मग त्याला पाणी घालून, तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं. आणि मीठ पण टाकून घे, थोडी गोड साखर पण टाकुन घे. आणी आता काय करायचं, तेल ठेवायचं त्याच्यात जिरं जिरं मोहरी कडीपत्ता टाकायची आणि ते तेल त्या चटणीत होतायच. मग हो प हे बसते आणि लाली मिरची आहेत्या का? त्या लांबड्या त्या बी टा हा, मग नाही तर नाही टाकायचं एवढं काय मग. ठीक आहे हम्म त्या बेगडी मिरची आहेत त्या का लांबड्या.
हा का आनंद आहेत
तेलात तशाच टाकायच्या नाही तर अर्ध्या करून दोन एक टाक आणि तेलात. कडलेल्या त्याला ते टाकलं की ते लगेच ते चटणीत होतायच.
हा,
आज इडली का करायलाय पोट भरणार का तुमचं.
अ तिने का पीठ टाकले आम् सग बाहेर होतो
हम्म,
पु पुण्यात गतो ना तर ति टाकलं आणि आज म्हणजे इडली करायचिली म क आहे
हम्म, तुम्ही आता इडली करायलायसा होय.
हा हा,
हम्म, पोट भरून जेवत जावा उगाच जेव हे करून ते करून अस नका करत जाऊ. कंटाळा कंटाळा करू नको. हम, आणि आता किती वाजलेत अजून कधी करणार बाळाण कधी जेवणारा तुम्ही.
ना इडली आ इ, रईट.
सांबर राहिलेली वय.
हा,
हम्म, लवकर करा अकरा वाजायला आले अजून जेवण नाही. तुमचं.
मला तेच सांगायचं होत तुला फोन करून कि आम आता. ते दोघी उद्या आले की आम्ही घरी येतोय उद्या.
उदय येणार आहेस का संडे.
हा,
हम, बरं चालते उद्या मग. थांबणार आहेच दे का परवा दिवशी डायरेक्ट इकडनं जाणार कॉलेजला का उद्याच जाणार लगे संध्याकाळी.
अ उद्या संध्याकाळी बघू ना कसं होत बघू तिला फोन. त्यांना फोन करा लागेल त्यांचं कस काय हो होतय बघ्या.
बरं.
उद्या येणार मी पण परवा दिवशीच नाही माहिती.
हम् परवा दिशी काहीतरी सेलिब्रेशन आहे वाटतं ना तुमच्या स्कूलमध्ये.
अ ते आषाढी एकादशीच हे.
पालकी सेलब्रेशन होके हम हम हम हम, मग काय सांगितले साडी वगैरे.
हा आपल्या इथनंच म्हणजे घरातनच जाव्या इथं कुठे हॉस्टेल वरन जाती.
बरं मग इथं ये सकाळी जावरून सोमवारी डायरेक्ट येत ना स्कूल वरती जा.
''हां''
साडी वगैरे हा हितच आहे तुझी, आता जाताना सोबत घेऊन जा कधी बी लागते करते ना.
अं आता फोन करते यांना जरा, आत नाय उद्या फोन करते त्यांना. ते असं असं आहे मी डायरेक्ट घरात स्कूल मध्ये येते म्हणून, ते काय म्हणतात बघू.
बर,
त्यांना पण सांगते की घरात न जावा. कुठं हित यात बसतात. त्यांना पण सांगते ना कि घरा म्हणजे घरीच, म्हणजे ते जर घरी असले ना
हा की डायरेक्ट घरी अ म्हणजे स्कूलमध्येच या कुठे हॉस्टेलला जात त्यांन बसतात एवढ्या लांब
बर, आता राहाच तर तिथंच आहे लांब असलं तरी हं म्हण म्हणाल, तर या वर्षी बघतो आम्ही दिवाळी नंतर इकड ऍडमिशन. इकडे करून घेऊ तुझा ऍडमिशन आता.
नाही पण आता तिकड बस असती म्हणून म्हणलं ग, नाहीतर कशाला बस नसती तर मी आली अस
पर्यंत
हं हॅलो
अं उद्या आलीच की, पहिल्या जाऊन मग स्कूल पण बघून ये इतल्या थोड्या. पप्पांसोबत, हो आहेत की, उद्या त्यांची नाईट आहे.
आहेत का आत्ता?
आतात नाहीत, खाली गेलेत फ्रेंड आले होते त्यांच्याकडे गेले.
जेवण झाले त्यांचं?
हा जेवण तेण झालं, आवरलं फक्त माझी भांडी घासायचीयेत. आता घासणार, भया नाही येणार ह्या आठवड्यात.
त्याच्याकड म्हणजे मी आल्या बग पप्पां सोबत उद्या जाते त्याच्याकडे भेटायला त्याला.
कशाला, तू तुझ्या शाळच तेन बघ. तो काय बोलला नाही तस, त्याच ट्युशन आणि हिथून तिथे कुठे हॉस्टेलवररती असतो बिझी असतो. तो क्लासमध्ये येते.
हम्म
तू जाणार तवा तो तिथं हॉस्टेलला असणार. तू आणि आराम करून उठून निवांत जाणार. तो ट्युशन ला जाणार.
अ मी तर आम आम्ही सगळ्यांनी काय ठरवलेलं आजच जायचं म्हणजे उद्या आराम भेटतोय. पण ते आधीच गेले, आणि मग इ तर ते राहायला लागते ना एक दिवस.
हम्म
सगळेच एका एका दिवशी जायचं असलं तर मग सगळेच सगळ्यांनी बोलायला लागते ना तिकडं मॅडम सोबत ते पण ते डारेक्ट आधीच गेले न सांगता आम्हाला
असूदे, ठीक आहे. उद्या सकाळी लवकर निघ.
ए बाई जरा जाग येईल तवाच दहा-आठ वाज दहा-नऊ.
मग इथं किती वेळ थांबणार? दहा अकरा वाजता येऊन
मग मी डायरेक्ट तिकडनच जाणार ना, मग आहे एक दिवस
बर ठीक आहे. हा हां चालतय, मग जेवायलाच या इकडं जेवण तेन हे करते. हम्म म सगळी आता उद्या काय? सगळ्याच जाणार आहेता मग
होय, ते दोघी आले तर आले नाही तर मग आम्ही सांगून जाणार की, आम्हाला जायचंय म्हणून
हां
सोड. ते जर आले ना तिघी दोघी मग त्यांना सांग अ नाही, नाही आले तर मग मॅडमला सांगणार आम्हाला जायचंय आम्ही जातो म्हणून
हम्म ह
मामी येणार तिकडं
आणि ते जाऊ दे, ते इडली चटणी करायला लागली की नाही फ्रेंड?
ये तिला लावलंय करायला ती सांबर करते आता मला चटणी करायची
हम्म लवकर लवकर आवरा, उगच रात्रभर करत बसू नका. तेवढ्या वेळ चालतय का तिथे केलं तर? मावशीना सांगून द्यायचं नाही व्हय चटणी करून द्या म्हणून आजच्या दिवस
नाही ते मावशी लवकर जातात, नऊ वाजता जातात, त्यांचं टायमिंग झालेलं असतय
हम्म
आणि त्यांचा मोबाईल कसं तिथं सबमिट असतोय ना, त्यांना पण मोबाईल अलाउड नाहीय
हा हा हा
तेज्या म्हणूनच
सकाळचं थोडंस आधीच प्लॅनिंग करायचं. एवढा लेट करायचं नाही. उद्या रविवार होता उद्या करायचं ना? म रातबर ठेवलं असतं तिथं? फ्रीजला, उद्या करायची होतीस तू पण.
अगं तेनी आम्हाला सांगितलं नाही, तेनी मस्त करून तेन ठेवलेली इडली तेन आणि आत त्ता आम्हाला काहीच नाही खायला आणि जर चपाती भाजी बनवा लागल्याव कीती उशीर होईल.
होय होय
म्हणून त्यांना फोन केला ते म्हणले की, इडलीच खावा आम्ही पण इडलीच खाऊन गेलोय
हम्म
तेंची वाटत बस होती म्हणून त्यांना लवकर जाय लागलं आणि त्यात तेवढ्या टाईममध्ये चटणी तेन नाही झाली नाही तर तेंनी ते करूनच गेले असते.
हा हा हा हा चालेल बघ उद्या लव कर तरी म्हणलं, अकरा वाजता ते बसायची म्हणत्यास तर अकरा वाजता निघ. काय तिकड जास्त कपडे बिपडे काय हे करू नको हायत इकड पण तिकडचे तिकड डच राहूदेत, सगळे हे केलेले आहेत ना धुतलेली वगैरे तेन? का धुवायला आणणार आहेस कपडे?
उद्याची आणते की, कारण की उद्या कोण नसणार इथं.
आणि काय असतील इस्त्रीचे हेजे तेजे ते इकडच घेऊन येे म्हणजे
नाही, सगळे इस्त्री तेन सगळं करून ठेवलेत आम्ही
बरं.
आठवड्याभरचं सगळी इस्त्री करून ठेवतो आम्ही एकदाच.
हा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या.
हा.
हा, बरे आहेत का सगळे? पाऊसतेन काय म्हणतोय तिकडं?
आज झाला जरा पाऊस. सगळ्यांचा विचार चालू होता डोंगरावर जायचं, पण कोण जातंय डोंगरावर
फिराय जायचं. पावसाचं, शांत बसायचं घरात. असलं काही करायचं असलं, तर ठेवतचं नसते बाहेर मग.
नाही ग.
आणि विचारल्याशिवाय तर काय केलं तर बघच मग. शाळा शिकायला ठेवलंय शिकल्या शिवाय आणि तुम्हाला कुठं परमिशन देतेत हॉस्टेलवाले एवढ्या लहान वयात देऊ शकत नाहीत बाहेर फिरायला. विचारलं पाहिजे त्या काकासनी.
शाळेवा शाळेवाले नेतात म्हणून म्हणायचं.
तेच ना त्या काकांना सांगून ठेवते अशा आगाव पोरी आहेत म्हणून. लक्ष द्यावा, तू असला काय आगाव पणा केला तर बघचं.
अगं तुला सांगते काल आम्ही माहितीय का सगळे झोपलोय काय? आणि ती एक दोन पुरींचा ना प्रोजेक्ट राहिलेला म्हणून ते रात्रभर करत बसल्यात आणि एक वाजता त्याचा झाला वाटतं आणि ते झोपले तसेच म्हणजे त्यांना झोपचं लागली आणि दिवसभर लाईट चालू होती. उठून बघते ते लाईट चालू होते आणि लाईट बिल किती आला माहितीय का?
एका दिवसात तर थोडंच येते, काका रागवले असतील रात्रभर चालू कशाला ठेवली म्हणून?
काका आलेत घरी. माझ्या अंघोळ तेन झाली मी आवरली आणि दुसरीला उठवली तिला, म्हणलं जा पाणी काढलं म्हणून ती गेली अंघोळीला आणि काका आले आणि सगळे उठलेले हातरून ते घडी घालत होते. दार वा दार वाजलं कसं यांना वाटते काका आले म्हणून उठावे आता उठले ती सगळी आणि काका आल्यावर म्हणतात दिवसभर राईट लाईट कशी चालू आहे? मग ती पोरगी म्हणाली अहो काका मी करत बसलेलो आणि राहिली तशीच चालू.
हम्म.
काका म्हणले ठीक आहे, इथनं पुढं नका करू तसं. लाईट बिल लई येतंय. तुम्हालाच पैसे भराला लागणारे, आम्ही तर थोडी ना भरणारे.
हम्म . त्या त्या झोपल्या त्या झोपल्या तुम्हाला पण कुणाला